हॅलो हां बोला.
ताई
हा हॅल नमस्कारं.
हां मी बीड जिल्ह्यातून बोलते सोनल क्षीरसागर.
हा हा बोला हा. अ मी पुण्यातून बोलत
हो का?
हा. अ माझं नाव माहेश्वरी ये माहेश्वरी डंक.
असय का?
हा. तुम्ही क तुम्ही बीडमधून बोलताय का?
बीड जिल्हा, संभाजीनगर सिटीमध्ये येतो ना?
हा हा.
हा.
हा बरं.
आपण काय करतो ताई?
अ मी अ गृहिणीच आहे सध्याला घरीच असते.
असय का?
तुम्ही तुम्ही काही करता का?
मी एवढे वर्ष मेश चे डब्बे करत होते पण आता नाही करत आता फक्त लग्नाच रुकवताच सामान करते लग्नाच्या ऑर्डर घेते. हा घरी बसल्या बसल्या.
काय बनवता मग त्याच्यामध्ये?
अ त्याच्यामध्ये मायक्रोनचे झुले अ झुला मिरर किंवा आपले दाराचे तो पूर्ण नाही का? प्लास्टिकचे फुलांचे वगैरे झुंबर हा आणि साखरेचा रुकवत.
अच्छा बर बर मायक्रमच मी पण शिक ली होती आधी लग्नाच्या आधी पण आता जरा मजे नाही तर येईल बघितले की मला पण.
असं आहे का? नाही ते येतय म्हणून आपल्या शेजारी पाजारी लोकांना माहितीये ना, म ते लग्न म्हणलं कि मला घरामध्ये शोपीस गणपती साठी लोकं घेतात बनून लक्ष्मीचे हार वगैरे.
हा मी पण म्हणजे तसं अ म्हणजे, घरून मग मी मोत्याच्या वगैरे वस्तू बनवून विकते. मोत्याच्या रांगोळ्या वगैरे किंवा पावलं वगैरे असं
ह
हो हो मोत्यांच्या पावलं रांगोळ्या असतात ना तोर मैरप वगैरे ताट सामोरची हा तस बनवून विकते हा आणि रांगोळीच पण आपलं आता आलंय ना पॅ रांगोळीचे पॅचेस ते पण हा
असं का ते आम्हाला सध्या इथं मटेरियल भेटत नाही ना त्या आणि एका हाताने जास्त मला जमत नाही त्यामुळे हे मायक्रमच कस कातानी जमत ना हा ते मला एकच हात असल्यामुळे थोडसा प्रॉब्लेम येत तरी बनवते बाकीच सगळं
हा नाही मग बरंच करत तुम्ही हो हो हम् तुम्ही याच्या कार्यासाठीच फोन केलाय ना
हा कार्यासाठीच केलंय म्हणलं थोडंफार ते घरी बसल्या बसल्या आपली थोडीफार इनकम चालू होते ते ना म्हणलंच ते साळवे ताई मुळ मी कालपास दन
अच्छा बर बर
हा ते साळवे ताई नाहीत का आपल्या शिरूरच्या हा शिरूरच्या काही नाही त्यांची पण सो सोशल मीडियावरच ओळख झाली होती माझी हा पण त्यांनी मला या त्याच्यामध्ये ऍड केलं म्हण त्यामुळ झालंय आपलं
हा नाही मला पण याच्याबद्दल अजून काही जास्त माहिती नाही मला आलाय का पण मी काय अजून कोणाला कॉल केले नाही कुठून नंबर घ्याय
ते आपल्या ग्रुप वरतीच जे ऍड झालेत ना कार याच्या याच्यावर तेच नंबर घ्यायचे आणि त्याच्यावरतीच कॉल करायचा
बरं बरं मग आधी म्हणजे डायरेक्ट लावायचं का कसं सांगावं लागतं आधी
अ तस काही नाही काही म्हणजे जेना मी विच विचारलं ना त्या म्हणल्या जशी आपण घरच्यांना बोलतो तर सुज बोलायचं फक्त एवढंच की त्यांना आपल्या या ग्रुपची माहिती पाहिजे
अच्छा अच्छा
हा मग त्यास आणखी ड झा नाही मग कार जरा ऍड झालेले त्यांचे नंबर लिहून घ्यायचे आणि करायचे अशी करायची
काला एकदाच करता येतो का
तर त्याचे दहा मिनिट आप
हा हा नाही नाही समजा उद्या परत त्याच व्य
हा बिझी जर असेल तर परत आपण त्या व्यक्तीला लावू शकत ना
नाही नाही समजा आता तुमचं माझं बोलणं झालंय उद्या मी तुम्हीच परत मला केलं कॉल
मही मला केला तर चालतो
अच्छा अच्छा तुम्ही मला परत
अ नाही ना ते ड बल कॉल केलेला येतो ना
अच्छा पण मग कसं एवढे मेंबर कुठून आणणार ना
हा नाही ते तर आहे पण रोज नवीन नवीन नंबर ऍड व्हाईलेत ना ग्रुपमध्ये आपल्या आणि काही लागत नाही काही सबमिट झालेले नाहीत कोणाचं रजिस्ट्रेशन झाले नाहीये मग ते लगच येतं त्याच्यावरती
तुम्ही एका दिवसात किती करता
अ म्हणजे काल तर काहीच झाले नव्हते काल फक्त साडवताऐंशीच बोलणं झालं मा एका कॉल मग समोरचे कॉल बजी दाखवत होते हा मग ते आज म्हणलं करून तर पहां म्हणून लावते तर दोन तीन तर झाले आज तीन झाले म्हणायचे पूर्ण बा आणि ते दहा मिनिट झाले की आपो कॉल कटतो आणि सबमिट पण ात लगेच
अच्छा
हा आणि जे नंबर आपण बोलले त्यांना राईट करायचं म्हणजे तर आपल्या पण लक्षात राहतं ना हा त्यास हो मला तर काहीच येत नाही म्हणजे माझं शिक्षण जास्त झालेल नव्हतं एवढं कळत नव्हतं पण त्या साळवेताईनी मला समजून सांगितलं थोडंफार
हम्
म्हणजे मार्गदर्शन चांगलं झालं की मग समजवत ना नाहीतर,, हा नाहीतर मग नाही! समोरच्या ताईनींऽऽ माऽऽर्गदर्शन चांगलं केल्यामुळे मला थोडंफार कळलं त्यातलं,, नाहीतर मला जास्त मोबाईल मधऽऽ कळतच नव्हतं.
अच्छा हा.
शिक्षण माझं फक्त नववीच झालेलं आहे ना. आणि एवढी कोणती जास्त माहिती नाही. त्यामुळऽ थोडसं काल अडचण येत होती. पण साळवेताईनी ते ऽऽहि केली.
हा बरोबर.
हां साळवेताई मुळंच या ग्रुप मधे ऍड झालेऽऽ
अच्छा.
हा, नाहीतर त्या शिरूरच्याच आहेत ना पुण्याजवळ.
हा हा
हा,,, आपण पुण्यामधल्या म्हणल्या का?
हो.
हो का,, कुठल्या? प्रॉपर पुण्यामध्ये.
हम्,, मी ना इकडे पिंपरीला असते.
पिंपरी चिंचवड कार्धऽऽ
होव
हो का,, माझा भाऊ पण असतो ना तिथं.
बरं बर.
हां, भोसरीला भाऊ आय, आणिऽऽ कात्रज ला माझ्या ननंदबाई आहेत. ह ह
अच्छाच्छा. हा, ह, नाही प्रत्येकाच्या आता असतात कुणी कुठे,, हाऽऽ
म्हजे खूप जणं आहे पूण्यामध्ये पण आपलं कधी येण होतऽऽ नाही नाई जाानं होत नाही अस हुतय, आणि घरच्या कामामुळे कुठं फिरणं होत नाही नाऽऽ आपल्याला मुलं किती ताई?
हां मला एक आहे, हो. अ हां.
मला पण एक मुलगा आणि एक मुलगी हाय, मुलगी हाय बारा वर्षाची. पाचवीला आहे मुलगी आणि मुलगा दुसरीला हाय
अच्छा, अच्छा, बर, बर, बर.
आणि मुळात आम्ही देवीचे पुजारी हायेत ना, गुरव.
हो का, बरं, बर
आहां. आम्हाला देवीची पूजा अर्चा मंदिराचं.
बर बर, हं कोणतं गाव हाय तुमचं? बीडपशी.
अं बीड जवळ चौसाळा म्हणून आहे गाव तिथं राणूभवानीचं खूप मोठ तो मंदिर आय शेतामध्ये. हां, हां, तिथले आमी पुजारी हाय.
अच्छा, अच्छा.
आं, गुरव समाज.
हां.
त्यामुळे त्येचीच थोडीफार इन्कम येते आम्हाला मिळकत. धान्य वगैरे, आणि येरमाळ्याला पण आ आपले खूप पाहुणे आहेत ना तिथं.
बर.
ये यरमाळ्याला कधी आल्या असत्याल ना?
हॅलो.
हा म्हणलं येरमाळ्याला कधी आल्या असत्यालना म्हणलं.
नाही हो नाही तिकडचं काही एवढं माहिती नाही अ हां.
हो का माहेर कुठलं तुमचं?
हां हां ते एकाचा कोणाचा तरी कंटिन्युअस कॉल येतोय मी कट करते पण तरी ते सारखे कॉल करतायत बहुतेक हेच्याचसाठीअसणार हाय. हां तो होना आ पण ते कंटिन्युस मी बोल - - ती, तरी ते कॉल येतोचयं असं होतय, हा.
तो आपोआपच कटत होतो.
हा.
हा. त्यामुळे, आणि दहा मिनिट झाले की आपोआपच कट होतो. तुम्हाला पण येईल ताई तो टास्क.
बर बर म्हणजे कंप्लीट दहा मिनिटं करावच लागतात का? त्याच्या आत किंवा नंतर
नाही नाही कंप्लीट दहा मिनिट केलं तरच म्हणजे आपल्याला त्याचा फायदा आहे ना
अच्छा अच्छा म्हणजे समजा नऊ मिनिटं झाले किंवा असं झालं तर नाही?
हां नाही तसं नाही हो दहा मिनिट कम्प्लीट बोललं तर त्याच थोडंफार आपल्याला काहीतरी फायदा होईल. हा आपोआप कट होत किंवा आपण कट करायचं.
बर बर.
त तर म्हणजे आणि आपलं ना प्लीज बोल ना असलं पाहिजे म्हणले ना सर म्हणजे आपलं
तीही पाहिजे खर त्याला कोणत्या पिरयडमधे नाही नाही ते नाही म्हणजे फोनचं टायमिंग ठरलेलं पाहिजे.
हां. ठरलेलं पाहिजे. होय. आपलं माहेर कुठलं ताई?
अं माझ औरंगाबाद. एकदम भजनात. हो हो हो
हं हं आमच्यापासून किती एकशे चाळीस किलोमीटर येतं वाटत.
हां. तीन चार दिस तीन चार दिस उपास मार अच्छा बर बर हा तिकडच तुमचं सगळं म्हणजे तिकडच्याच भागामध्ये
हा इकडल्याच भागामध्ये जास्त लातूरच्या पलीकडे जास्त पाहुणे आहेत आमचे
हम्म हम्
थँक यू तईया तुमचा एवढा वेळ दिल्याबद्दल मला आणि नंतर तुम्हाला हे झालं तर तुम्ही फोन करा मला चालतंय तस काही नाही हो
हॅलो